हा नमस्कार बोला की.
अ नमस्कार दिदी काय करताय?
काय नाही बघा आता चहा वगैरे झाला आता बसलेय.
निवांत काय नाही मी पण जास्त चहा घेतला निवांत बसले म्हटलं खूप दिवस झालं दिदीनी कॉल केला नाही कशी आहे तब्येत वगैरे
तब्येत वगैरे हाय बघा मस्त आहे जरा कोकण साईडला पाऊस भरपूर असल्यामुळे जरा मध्ये थोडी बिघडलेली तब्येत पण आता आहे व्यवस्थित
तब्येत म्हंटल्यावर खूपच आश्चर्यजनक गोष्ट आहे म्हणजे मान्य आहे की, पाऊस म्हणजे तीन महिने म्हणजे तीन ऋतू आहेत ना हिवाळा पावसाळा उन्हाळा तर पावसाळा हा कोकणात कायमस्वरूपीच असतो असं मला ऐकून माहितेय आणि कोकणात राहून तुमची पावसाळ्यात तब्येत बिघडली थोडं आश्चर्याजनंक येत आहे ना
आवाज
तर मला तर पाऊस खूप आवडतो म्हणजे मला पावसात भिजायला खूप आवडत मग तुम्ही पावसात आज--हा
च अ काम करायला लागतं ना शेतामध्ये आणि पाऊस एवढ्या प्रमाणात आहे की अस पाणी भरपूर पुर असं नद्यांना पुर आल्यात काय झालं
आवाज
काय झाल वीरू?
जस की पाऊस पडेल ना जस पाऊस पडेल आपल्यामुळे म्हणजे अस की म्हणतात तुमच्या म्हणजे कोकणाच्या साईटला तुमच्या येथेम्हणण्यापेक्षा आपल्या मला देखील कोकण आवडत तर आपल्या भागात म्हणजे पाऊस पडल्यानंतर म्हणजे अ तांदूळ असू दे किंवा नाचणी असू दे आपण मगाशी बोललो ना की नाचणी -ण्या पी देखील पिकलं जातं तर ते पाण्यात लावलं जात त्यांना जास्त प्रमाणात पाण्यावरच भात अ भाताची शेती केली जाते.
केली जाती भात पाणी जास्त पाऊस असल्यावरच तिथं काम होतंय नाही तर होत नाही म्हणजे पावसाचं प्रमाण भर भरपूर प्रमाणात लागताय ना तिथं रिक्षाला मध्ये का मग आता बस कस हॅलो- हॅलो हॅलो हा दीदी तुमचा आवाज कायच येत नाही हॅलो